हॅलो.
नमस्कार मॅडम.
काय म्हणताय.
काही नाही तुम्हाला जरा थोडीशी
आज कुठं फिरायला फिरायला पर्यटकनाला कुठे गेलायला का नाही?
पर्यटना संदर्भात जरा थोडीशी माहिती आम्ही गेलेलो. त्यामुळं तुम्हाला जरा थोडीशी माहिती सांगतो आता कस आहे माहितीय आहे का? ओटी म्हणून एक हे आहे. म्हणजे थंड हवेचे ठिकाण आहे. त्यामुळं तिथं बघण्यासारखं चांगलं आहे गाय आहे. उकाड्यामुळे जमिनीची आग. कशी अब व गरम होते त्याच्यावर. उटी हे मध्ये. थोडंसं हिरवळ पर्यटकांना आक आकर्षित केले जाते ते तिथं थंड हवेचे ठिकाण आहे परत भरपूर असं जंगल असं असल्यामुळं. पहाडाची राणी म्हणून त्या ओटीला संबोधलं जात.
हम्म हम्म हम्म हम्म.
तिकडं हिमालयातील सुंदर जंगलाची बर्फाची टेकड्या. टवनल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही कारण ती त्या आसपास सगळं जवळच ते अ थंड हवीची ठिकाणं आहेत. आता जिथं वर्षभरात तुम्हाला जायचं म्हटलं त एप्रिल जून आणि
उटीला बर्फ बर्फ पण पडतो का उटीमध्ये?
नाय नाय नाय एवढं नाही आहे, तिथं बर्फ पडतो पण आता थंडीत पडतो आता नाही पडत तो. आता वर्षभरात कधी जायचं म्हटलं तर एप्रिल ते जून सप्टेंबर हा. कालावधी आत्ता बघायला चांगलं असतं त्या भागामध्ये.
हम्म हम्म, हम्म हम्म.
आणि पावसात आणि थंडीत इथं बर्फ पडतो म्हणजे. आता पावसाळा सुरु झाला तर तिथं बर्फ असते आणि तिथं जर एख रेनकोट म्हणा किंवा लोकरीचे कपडे वगैरे असा आहे. आता तिकडं तिथं जर जायचं म्हटलं तुम्हाला काय तर तुम्हाला हवाई मार्ग म्हणजे विमानानं जाऊ शकताय तुम्ही. साधारणता रेल्वेनं जाऊ शकताय. त्यामुळं त्यानंतर तुम्ही हे त्याच्यावरनं बसेसनं जाऊ शकत त्यामुळं तिथं. थांब थांबण्यासारखं जर बघायचं म्हटलं तिथं तुम्हाला. तर वेगवेगळे तिथं धर्मशाळा हॉटेल्स आहेत. तिथं त्यामध्ये, अ. थ्री स्टार फाईव्ह स्टार असे हॉटेल्स सकट आहेत त ते म्हणजे असं अ व पर्यटन स्थळच आहे ते ओटीला.
हम्म हम्म हम्म.
आता तिथं कसं आहे तिथं बघायला काय जर तर अ अठराशे सत्तेचाळीश मध्ये का नाही अ लॉर्ड डेविड डेल ने ती एक तिथ अ बाँ टॅनिकल गार्डनची तिथं हे केले त्यामजे काय असतंय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी वनस्पती वेगवेगळ्या प्रकारचे असत्यात. परत त्या ब ग बॉ बॉटनिक कल गार्डनला देशातून व विदेशातून पूर्णपणे नवीन नवीन विद्यार्थी त्या अ वस्तु म वनस्पती वनस्पती शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी ति
हा हम्म हम्म हम्म हम्म. वनस्पती मा पण तुम्ही हे ह्याच्यासाठी आयुर्वेदिक ह्याच्या साठी वापरतात त्याव
सगळ्या वनस्पतीचा बॉटॅनिकल गार्डनचा अर्थ असतोय की तिथं सगळ्या अ जीवन आवश्यक उपयोगी अस असणारे वनस्पती तिथं असतात आता त्यामध्ये त्या बॉ टनिकल गार्डनमध्ये नौका विहार म्हणजे तुम्हाला बोटिंग करता येते. पोहण्याचा आनंद घेताय तिथं थोडासा छोटे-छोटे सरावर असायत. म्हणजे त्या उद्यानाला जसं आपण गार्डनला स्विमिंग टँक वगैरे करतो तसच छोटी छो टी अ बारकी सरोवर आपली तळावा तलावासारखे केलेले आहेत. आणि तिथं फार वर्षापूर्वीचे एक एक मोठा वृक्ष आहे म्हणजे तिथं ओटीला.
हा हा हा.
आणि अ म झाड आहे मोठं असं जवळजवळ हा एक एक वर्षा एक हजार वर्षापूर्वीचा तो वृक्ष असेल. त्याच्यामध्ये हा अजून हा अजून आहे. आणि तिथं प शॉपिग पिक्चरची शूटिंग वगैरे त्या झाडाखाली पिक्चरमध्ये दाखवतात बघा. कि ते एक मोठं झाड असते त्याच्या खाली ते वगैरे असं ते अशा प्रकारचं तिथं अ हे आहे तुम्हाला ति थ जरा पर्यटन करायचं म्हटलं तर अ घोड्यावरून तुम्हाला ति तर ते पर्यटन करता येतं म्हणजे घोडा भाड्याने ब ग मिळतो तिथं.
हा हा हा हा म्हणजे फॅमिली सगट आपण जाऊ शकतोय सगळी मिळून.
तर जाऊ शकतोय अ तिथं व वेगवेगळ्या रिपीटची सोयी बि आहे ती तुम्ही गोड्यावरून कसं जायचं आता तुम्हाला जर तसं म्हटलं ती उटी आता बघितलं तर दिल्लीपासून दोन हजार किलो म्हणजे अडीच हजार किलोमीटर आहे.
हा हा हा.
दराज पासूनं चारशे पन्नास किलोमीटर आहे परत मुंबईपासू नं काहीतरी साधारण ता सोळाशे ते पंधराशे किलोमीटर मैसूर मध साधारणत दीडशे किलोमीटर येईल ते मैसूरला जर गेला. तर म्हैसूर ओटीला तुम्ही जाऊ शकता तिथं. बेंगलोरमधनं जरा लांब पडेल तीनशे ऐंशीच्या आसपास असं आहे. आता तिथं कसं आहे उटीपासून एक रमणीय पर्यटन स्थळ आहे तिला इईल. इलक हिल म्हणतो आपण.
हा हा हा.
मग तिथं जर उटीपासन जर जायचं म्हटलं तर पा ए तासाभराच्या अंतरावर. चालत जाऊ शकत तिथं म्हणजे तिथं आसपास. बघायला दरी वगैरे आहेत झाडं आहेत वगैरे.
तिथ तिथं जास्त कोणत्या प्रकारचे हेच उत्पादन असते म्हणजे आपल्या आपल्याकडे कसं इकड उसाचं उत्पादन हे मग तिकडं उ
इकडे उटीला चहा कॉफीचे मळी वगैरे असतात तिकडच्या बाज
हा हा, हा हा.
आता चिल्ड्रन्स लेक पार्क गार्डन आहे तिथं. ते अ तिथ तुमचं बस स्टँड जवळ चिल्ड्रन लेक आहे तिथे रेल्वे स्टेशन बस आहे त्याच्या तिथं आहे त्यामुळ. तिथल्या तिथं लेझर शो वगैरे संध्याकाळच तिथं त्या. उटीच्या मध्ये असते बरोबर तिथं उटीमध्ये त्या बागेच्या आसपास एक सरोवर आहे मोठे, तलाव म्हणतो आपण त्याला. त्या तलावमध्ये बोटिंग वगैरे करता येतं तिथं त्यात. अ म्ह एक हिंदुस्थन फोटो फिल्मस म्हणून तिथं उटीपासून आठ किलोमीटर अंतरावर अ तिथं अ पिक्चर ला लागणारी जी फिल्म आहे. फोटो फिल्म तिथं करण्याचा. कारखाना आहे तिथं. आणि हा. ते तर त्या कारखान्याला बी तुम्ही व्हिजिट जाऊन बाबा रीलस कशा तयार होतात म्हणजे रील रील आपलं फिल्मची असते ना ते कसं तयार होत. ती पूर्वी ते काय करतात तिची ते बघ हिंदुस्थान फोटो फिल्म्सच्या बघू शक तुम्ही त्यानंतर तिथं साधारणतः अ झील आहे तिथं. ते कृत्रिम जिला आहे म्हणजे मानवनिर्मिततीिने एक सरोवर केलाय म्हणजे आपण. तलाव म्हणतो त्याला आणि तो तलाव साधारणतः अठराशे चोवीस साली तो तलाव तिथं तयार झालाय.
हम्म हम्म, हम्म हम्म.
हा अन त्या ते तलाव केओंबंतूरचे कलेक्टर होते, जॉनी सुलवान.
हम्म हम्म.
त्यांनी ते अठराशे चोवीस साली तो सरावर उट्टीतला तयार केलाय. आणि त्यामध्ये काय असते की सकाळी. अ पासून ते संध्याकाळी, अगदी मावळे पर्यंत. तर नौका विहार म्हण जे म्हणजे पर्यटनासाठी जे जे सरोवर आहे.
हा हा.
या सरोवरमध्ये अं लहान मुलं. परत जेंट्स लेडीज कपल्स असं तिथं आ त्याचा आनंद उठवू शकता तुम्ही तलावात सरोवरमध्ये अ बोटिंगचा ह नौका विहार करू शकत तथं नौका विहा शकत तथ पर्यटन बागायसाठी पर्यटनाच्या वेगवेगळ्या बागा सकट आहेत. परत खेळण्यासाठी लहान आहेत भरपूर आहेत तिथं भरपूर. हा भरप पुर आहेत म्हणजे तिथं जर बघितलं तर टुरिस्ट गाईडस हॉटेल्स आहेत. तर धर्मशाळा आहेत.
मग खाण्याची ह कशी सोय तिथे? जेवणाची हेची.
जेवण जेवण चांगलं आहे तिथं म्हणजे काय असं हे नाहीय. परत तिथं कसं झालंय मग का तुम्हाला सुपर मार्केट वगैरे आहेत.
हम्म हम्म हं.
हां त्या भागात म्हणजे अगदी त्या तुम्ही तिथ. जर गेला तर सुपर मार्केटमधन. अ तिथं जाऊ शकता तिथं, म्हणजे खरेदी करायसाठी वगैरे असं
हम्म हम्म हम्म, हम्म. चालेल की चालेल मग आम्ही पण आपलं. अ तेवढं जरा हे वाटलं तर आपल्या जाऊन आपलं. थोडंच फिरून यायला येतंय ओ.
हो हो आणि त्यात काय आहे माहिती आहे का तुम्हाला? तिथं तुम्ही तिथं जर गेला तिथं. तर कस आहे. अ खाद्य जर तिथं बघितले तर तिथं तिथल्या प्रकारच्या त्या वेशनुसार तिथं तिथं. खाद्य वगैरे असत सगळंच चांगल्या प्रकारच आणि अ उटिला कस आहे तिथं बऱ्यापैकी. सगळ्यात जास्ती म्हणजे पिक्चरचे शूटिंग्स वगैरे चालतात, ओ शेवट मैसुर बंगलोर ला. म्हणजे तिथं कसं आहे की निसर्गाची साधन सामुग्री प्रचंड आहे.
आणि थंड हवेचं ठिकाण ठिकाण असल्यामुंळ आपल
ठिकाण लोक विश्रांतीसाठी वगैरे अस जातातच पण त्याच्याबरोबर जर तुम्ही बघितलं तर ती तर सगळ्यात जास्ती फिल्मस जे शूटिंगच असतं. त्याच्यासाठी तिथ प्रसिद्ध आहे कारण तिथं अ जे क्लायमेक्स म्हणतो आपण.
हा हा हा, तर मोठमोठे ते टेकडी आहे तिथं झाडी हे भरपूर आहे आणि
झाडी आहे आणि ग्रीनरी आहे ओ म्हणजे. ते हिरवागार प्रदेश असल्यामुळ चहाचेमळे कॉपीचे मळे. तेथ व.
ते चांगल आहे ते.
अ शूटिंग साठी चांगल आणि स्पॉट चांगले आहेत आणि तिथली जी. ती लोक म्हणजे तिथला जर कल्चर बघितलं तर ते शांत आहे एकदम.
हम्म हम्म, हम्म हम्म.
तुम्हाला असं तिथं गेल्यानंतर असं अं फार दिवस. थांबावं वाटेल अशा पद्धतीचं ते अ ऊटी अशा भागामध्ये ते थ एरिया आहे तो.
हम्म हम्म हम्म. चालते की चालते सर आम्ही पण असं. सगळी मिळून जाऊन येऊ शकतोय, आम्ही तिथ आपल
हो हो चालेल चालेल या बघून ते.
हो हो, हो चालेल ठेऊ का सर?